हॅलो
हं
हॅलो कुठं आहे सकाळपासून?
हा ऐतीय, तुम्हीच नाही करतो करतो म्हटला होय करतो करतो, नाही मग काशीच आणि दत्त महाराजांच्या इथे गेलेलो पूजा मंदिरात तिथं साडेआठला अरती असते.
कुठे वरती, नाणे गुरुजिला
हो म्हटलं तुमचा आठ वाजता फोन येईल, आठ वाजता धरून बसलो मोबाईल, मोबाईल
आता तुम्ही कुठ तुम्ही, कुठे मला बोलाता, मी जाणार आहे दत्ता मंदिरात म्हणून. मी केला, तिथे का ऑर्डर या्यायची ती पण दिली
हं
मुणकूर्या
हम्म हम्म हम्म हम्म, आता कुठल्या भागात आहे?
अगर सदर बागगमध्ये कदंबडी इथे जवळची पडल्या- कदमवाडी तिथली पडल्या आणि छगनदादा कदमवाडी चा आहे हो- देसाई देसाईच्या तिथे जाऊन देय हे देसाई - कुठंली बिर्याणी ती गोळा बिर्याणी. हॅलो मटन बिर्याणी गोळा बिर्याणी - हॅलो-
ना ना हिचं ना-
हॅलो-
गोळा बिर्याणी गोळा बिर्याणीच ना-
हां- मग शाहूपुरीत ना तिकडं देणार.
कदम वाडीत न-
कदम वाडीत ना कदम वाडीत क- नाही शाहपुरीत आहे ना देसाईची गोळा बिर्याणी.
नाही नाही तिथ देणार आहे हो कदमडीतल्या देसाई जवळ तिथल्या- न्यू काॅलेज जवळची ऍड्रेस इथला आहे कस्टमर का-
बर-
हम्म इथे द रॉयल द रॉयल बिर्याणी पण आहे. कदमवाडी त्यांची बिर्याणी द रॉयल-
बरं-
एनटी घ्यायची आणि तिकड निहुन द्यायची तिकड तिकड घरला जायला पण- स्चच ऑफ नवीन बस आलेतणा- नवीन बस आलेत नव्ह कोल्हापुरात बघितली काय?
काय तर पंधरा आहेत.
पंढरा कुठ आल्यात दोन तर दिसायल्यात.
दोन आहेत पंधरा येणार आहेत म्हणून सांगितले आता काय-
दोन तात्पुरत्या पुुढे आल्यात कााय आता-
हम्म हम्
होय मला बी तस वाटत बॉडी सेक्टर वरना आहे आणि कंपनी बी उडली आहे कुणास ठाऊक.
होय ते बीवाय डी आणि हे नाही आहेत व ह्या कंपन्या- कुठल्या तर सटरफटर कंपन्या आहेत.
हे साध्या साध्याच दिसालं माल तीन मिन जाते ती बी नाहीये. ती बी नाहीेये. हा ओलेट्र मला ती एसटीला आहे ती शिवसाई- इलेक्ट्रिकल ती ओलेट्रा ची आहे ना-
होय -
इती होय इती बी नाही आहे ती-
हो ती आता कोल्हापूर म्हंटल्यावर- होय इकड महानगरपालिका म्हणल्यावर काय आता दिली असलाच-
काय माहित कुठलं कोल्हापूरच ब्रँड असल कुठलं तर एमआयडीसी तारखेला. आयला काय खरं नाही मी ते टेक्चर वरन बघितलंय. मी म्हणलं काय आहे कंपनी बी नवीन दिसायल्या म्हंणलो मी-
आणि तिथ मग बघितला मी व्हिडओ पण बघितला. ला म्हणल काय बॅटरी बॅकअप हे हा मिळणार नव्ह. ते
तीच तेच म्हणालो मी इथे काय जास्त व्हय.
आहो ते ओलेक्ट्राला ते हीथ पुण्यावरून बसल की त्याची कमी असते बॅटरी.
हां
काय तीनशे किलोमीटर एक एकदा इथ इस्लामपूरच्या इथेच बंद पडते व्हय व्हय.
मग काय करत्यात ती?
ते कुठ चार्जिंगच स्टेशन ठरलेल आहे मधल्या वाटेत. तर ती थांबली ना तिथे पॉवर याला चार्ज करतात. पुढ हां माझ तसच. दोन वेळा वाईट अनुभव आला आणि रात्रीच बंद पडली की ओ.
मग?
मधी इस्लामपूरच्या पेट नाक्याच्या इथच थांबली मग तिकडन मागण एक वॉलो येत होती तिचा पण गेलेला बेल्ट काहीतरी ती हळू हळू हळू. हळू हळू चालत तसच आठ वर्ष गेली. स्टँड वरच हळू हळू करत तिकडन इकड यायला जवळ पाऊणतास लागला हळूहळू होय.
हां हां
ते पण शिस्तीत शिस्तीत आले हो त्याची पण पब्लिक कोण होती ते म्हटल आता ही थांबल्या ब्रेकडाऊन झाली म्हटल्यावर. त्यानपण त्यातच घेतला सगळ्यांना हळूहळू आणली.
हां हां
ते रात्रीच काय खर नाही इलेक्ट्रिक.
रात्री खर नाही ते.
तुम्ही अजून गेलेला नाही ना प्रवास इलेक्ट्रिकने.
मी नाही नाही मी तीच्या नादाला लागत नाही.
हम्म
तुला पंचवीस एकून झालेली सांगितली काय?
अ काय?
पंचवीस एकोणीस.
होय सांगितल की तुम्ही. होय कालच म्हणला गुरुवारी गुरुपुष्यमृतला स्वामींची परत हे झाली भेट.
चांगल झाल सूड काय.
त्याला सांगितलय मी घेऊन जा म्हणून तुझी तुझी गाडी.
हम्म
आता काय म्हणतोय मग?
बघत राहायच इकड तिकड काय.
नाही नाही द्याची नाही सोड आता ही गाडी जर नाही नेली तर चारी नवीन आहेत बॅटरी म्हणजे हे नवीन आहे आपले टायमिंग बेल्ट आहे. जवळपास सहा सात वर्ष त्याच काय होत नाही मध्ये निला पेक्षा बॅटरीला. टायर बीयर कंडीशन
काही मी तर काय म्हणतोय तुम्ही नाही केले ना आपण एक सगळ आत. नाही इंटिरियर ते सगळं व्यवस्थित करून घ्यायचंय. जाऊन दे विस हजार रुपये. व्यवस्थित सगळं आणून मग हे करायचंय.
ते जो आपला विषय नाही त्याचा.
हम्म, परत आणि आहे तेच नाव्याचे नवे करते आणि आता आ होय. आणि कसं आहे त्यावेळीच्या गाड्या होतं की नाही फोडचं इंजिनचं त्या अव्हेज चांगलं आहे आता ज्या आल्या की नाही डिझेलचे काय तकलाव दे होय सगळ्या.
होय.
आता एवढं पेट्रोल गाड्यांना वॉशफोनचा प्रॉब्लेम आलेला आहे ना.
होय. एका दी घोड आहे सगळ्याच अस हाय.
अरे परवा दिवशीतो आमचं भाचा सांगलता किया म्हटलं एकानं नवीन गाडी घेतली काय किया आणि ते ह वर किया सेल्स पावस करंज कायतरी आणि हे वर्कशॉप मध्ये पोर असते की नाही? ते डिझेल टाकायचं म्हणून शॅम्पू वीमपु मध्ये त्यांनी डिझेल भरलं शाम्पूच्या कॅनमध्ये रिकाम्या कॅनमध्ये हा. आणि गाडीमध्ये भरले.
आणि
ती गाडी घेतलेला होता तो आमदार होता मोठा डॉन तिने गाडी घेऊन गेला आणि दुसऱ्या दिवशी परत आला आणि टेबलावर घन ठेवली अशी
घन कोल्हापुरात?
होय.
हा.
डायरेक्ट शोरूम मध्ये
म?
त्याला दिली की रिकन्व्हिन्स करून कन्व्हन्सून ते म्हटले मला नाही, मला नाही, मला नवीनच गाडी पाहिजे. गाडी पासिंग केलेली नंबर, बिबंर त्याना एक्स्ट्रा त्याचा पाहिजे तसा नंबर घेतलेला. आणि परत मग कंपनी मला म्हटला दुसरी गाडी पाहिजे मग दुसरी गाडी त्याला घेतली नंबर परत त्या सिरीज, सिरीजचा आणि मग दिली. रिप्लेस करून दिली की काय करणार. आता ह्यात ह्याची सगळी ही चुकी आहे ना.
कुणाची?
वर्कशॉप वाल्यांची ती आतली लोक
पुन्हा ढक, पुन्हा ढकलली मग.
ते आता ते वर्कशॉपच्या पोरांवर त्यात काय आता काय हे
पोरांच्यावर सगळ्या हो त्याच्याय शॅम्पू कोणी घठला त्यात? हा अवघड आहे.
ते हे आमच्या भावानं ते हे केलं ना शेवटी रिपोर्ट काय असं का एक्झाम केला की. सगळ कशामुळे झाल त्यात ते सापडल.
टॅमपो भर.
हम्म.
हो आता गेली बस शिवशाही शिवाई शिवाई गेली एर्टीकल. त्याजिंगला गेली तीथ पब्लिक उतरते आणि इथन मला तुझी गाडी दिसते- शिवाई, पुणे कोल्हापूर लगेच चार्जिंगला डेपोला.
हम्म.
ती जास्तच अ
नाय बाबा ते कसंय. दीडशे किलोमीट, नाही चायनामध्ये- चायनामध्ये पण आहे ना? त्याचं आहे चायना मध्ये. त्यांचं रेंज किती आहे माहितीे ए? दीडशे किलोमीटर ए.
हां.
म्हणजे इथनं गारगोटीला जायचं असलं की नाही- तेवढ्या अंतरावर तेवढं चार्जिंग स्टेशन आणि ते आहे. त्याच्या पुढं जास्त नाही आहे ते.
हा.
ते नितीन गडकरींनी की नाही सगळ्यात मेन प्रॉब्लेम केला आहे ना? आपल्याला ह्या हायड्रोजनवरच्या किंवा दुसऱ्या आणि ग गाड्या काढायला पाहिजे होत्या. ह्यान न हे इथन हॉलचा कन्सेप्ट आणला का नाही? इथंच चुकला.
बर. आता ते र रिल्स बघत होते. ते म्हणतात रेल्वेला तुमचं चालंतय हायड्रोजन इंजिन कुठलं? पाणी हे सोडत्यालं आहे. मग गाडीला काय काय चालत नाही.
हां. हायड्रोजनच पाहिजे होत. मोठ मोठे कमर्शियल ट्रक आहेत. किंवा काही की नाही. तुम्हाला डिझेल नाही ए ना तुम्हाला ते करा ना.
आणि नितीन गडकरी कोण आहे? वाहतूक न- विकास मंत्री आहेत तो.
ते झालं सोडा.
म. त्याला इकडे ढवळाढवळी करायची काही गरजच नाही ना?
नाही खरं इथेनॉलच जे आहे ना. इथेनॉल हे अऍक्सेप्टेबलच नाही ए हो. पेट्रोल मध्ये मिक्स होतच नाही ते. आता डिझेल मध्ये पण ह हेनी आयसोब्य- इथेनॉल केलाय ना? आयसो आयसोब्युट- इथेनॉल पण अक्षरशः असं- थोडे दिवस थांबलं ना? त्याच रबर सारख थिकनेस होतोय.
होय. आता मला डीजेलच संपवला पाहिजे. निम्मी टाकी डीझेल आहे त्यात. माझी गाडी लावून असत्या. संप-
पेट्रोल आणि डिझेल नवीन मिक्स केलेलं आहे ना? त्याच्यात ते जुने आपले रबर आणि ते- पार्ट आहेत की नाही प्लास्टिकचे. ते चालत नाहीएत. ते बी एस सिक्स काहीतरी नवीन नुसार की नाही लेटेस्ट- तेच पार्ट बदलायला आल्यात. सांगितलय.
हा. हा.
असय.
पार्ट बदलायचा.
होय. पार्ट बदलाला आले ते. सांगितलेत. झालं झालं. बाहेर पडलोय.
ठीक ए. ठीक ए. चालतंय. हा. हा. हा. हा.